हॅलो काय करायलाय?
काय नाय आ बसलोय निवांत.
बसलाय वय ह्यला गेलतास का सकाळी कॉलेज ला.
कॉलेजला गेलतो की.
हा हा हा लेक्चरला नव्हतास नव्ह काय तू?
लेक्चर नाय.
हा तेच मी हा बरोबर आहे नंतर भेटलास. मी गेलतो याला असं मी गेलं तो ‌लेक्चरला. काय विषय पहिला म्हणजे हे केल नाही, क्लासला बसवले नाहीत त्यांनी.
मग?
डायरेक्ट लॅबला नेलेत, पहिले झालं प्रॅक्टिकल.
बरं.
अन दुसरं मग लेक्चर झालं.
अ ते फर्स्ट इयरवाले कुठ हाईत ते फर्स्ट इयरवाली?
फर्स्ट इयरवाली हाईत की.
कोण काय दिसणाच त्याली काय.
मला वाटते थर्ड इयरचा वर्ग आहे की नई
हा.
त्यात त्यासनी बसवल्यात.
अ होय काय?
हा तसच केलंय. पन्या पन्यान आणि मी बघितलं, पण काय नाही.
एक पण नाही?
काय उपयोग नाही.
कितीचा होता लॉट पंचवीस, तीस?
हा तेवढा असेल. पोर फक्त किती तीन का चारच आहेत तेनच्यात.
त्यांचं कॉलेज काय चालू नीट झालंय, काय ती पोर यीना झाल्यात मुद्दाम?
आपल्यागतच असणार रे सर्व म्हणजे तुझ्यागत. आधी तीन, चार महिने जरा हे घेत्यात वाटत सुट्ट्या आणि मग येतील.
व्हय तसंच ति घालतील पोर निवांत.
व्हय मग कल्याणच होणार आहे त्यांच्या आयुष्य
तीन, चार म मी पण होतो ना तीन, चार महिने पहिलं.
होय तेच की, मग एक काम कर तुझ्याबरोबर ते हे मिळतेय का बघ काम बघ त्यासनी.
काय?
ते रंगवाय जातेस नाही तो आता ड
होय आणि तू माल कालवाय जातुयस ना गवंड्याच्या हाताखाली?
मी मी जाईतो आता बंद केलंय आम्ही.
कार रे?
बाासकी कंबर द घाईला आली बा आधीच गुडघ्यातलं हे तुटलंय. रेलीगामण तुटलंय पोरा होय पोरांचं तुट्टायच्या घाईला आल्यात आता.
कशान तुटली, काय बरं तुटली?
कामानं.
गवंड्याच्या हाताखाली जाऊन गवंड्याच्या हाताखाली लई हाल होतंय वाटतंय खरं. तुला तेवढ्यासाठी मी सांग तो गवंड्याच्या खाली जाऊ नकोस म्हणून.
मग काय करणार बा आमच्या इथला हाय की नाही असा गिलावा करतंय की नई पु ते मारलेय पूर्ण प्लेन आमचा गलाय ब तिने घरातला.
हम्म.
एकाच भिंतीचा गेलाय ती पावसात पडलेली नाय. ती जुनी होती तशीच ठेवलेली ती पडली म ते यानंतर तेन बांधलाय की नाही विशाळ गेली असं एकदम प्लेन
होय काय?
होय यटॉप करती.
लई वाईट वाटतं होतं लई वाईट वाटत तसं पडल्यावर घरबीर पावसाळ्यात?
हा तेच की भिंत पडलेली रे. म काय बांधले कि आणि काय करणार.
लगे आणि पाऊस पडाला तसेच थांबला असाल मंग घरात त्या.
पाउस येत नव्हता रे म्हणजे कसं आहे ते शेड होतं क न हेंचा म्हशीचा
बर
आणि घराच ते एक कॉमनच भिंत आहे का अशी राहिलेली त्या. त ज्यात आदी जे होतं नाय हा मग आता हे बांधलेलं आम्ही त्यात ती भिंत तेवढी तशीच ठेवलेली. तेव्हाच फक्त काम केलतं रे कच्च त्यामुळं ती साईड पडली त्यात फक्त मा मात्या आणि दगड होतीत म आता परत भि टा टेन टाकल्या आणि हे नवीन केली असे.
अम जसा आहे न आमची महसूती वांड पलई वांड महेस
म
वांड म्हणजे आमची पप्पाला वांडून आणि काकाला सोडून कोण आणि मम्मीला.
हा.
आणि अ रात्रीचा चू काय झालं? म भिंतीत आता म गोटाला कशाला दोन दोन पदरी लावायची रे म्हणून आम्ही सिंगल पदराची भिंत बांधलेली गोट्यात.
हा.
गोइनं मशीनं पाडली बघ भिंता अक्किम.
मशिनं पाडली?
आ डेडशी चांगव पाडलेली मशीना.
लई पॉवरफुल आहे वाटते.
पो म इकडनं टाकले आम्ही म्हीस. पावरफुल म्हणजे साद्या होते नव्हते हत्यार.
म डेंजर गाम.
आमचा दरवाजा व्हायजा.
हा हा म म बरोबर आहे म ते विकलेलीच बरी.
म तसलं कशाला ठेवायच विकल्या वावा. दुध बिध करतला आवाज चांगला होतं बी ले. दुधा बी झाली चांगलं.
तुला हे म तो तूझा होतेस का नाही दुध घाला?
सगळं करती मगं.
शेन बी काढतेस?
बाबा
म आज सगळं म्हणले वाटलं मला.
शेन तेवढं नाय बाकी धार, वैरन खिडव्हायचं त्यांना
दररोज
जरूरी नाही असं जा मंडली चालतील.
हा हा असा आहे वई. मी बी तसेच कधी तरी राहतोय नाहीतर जाइत नाय.
मी कधी तर म्हणजे चल पप्पा मम्मी सगळं आम्ही दूध तेवडं काढायची, धार पेरायची
आज जावून डेअरिला तेवढ घालून यायचयं एवढंच बाकि काय नाई.
असं आहे.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
शेतातलं सगळ करतात आम्ही काय लक्ष देत नाही. आवाज ईना वय व्हयं.
अम्म आता जमलसं तर जाणार खाली नदीकडं खेकड पकडायं.
आता तुझ्या पप्पानं सकाळी गेलतं पडी एवढ़या व हे लव लवकर खेकडं पकडले असतीत एवढ्या लवकर पकडलेलीत वय तुमच्या पप्पानं खेकडं.
अरे मग आत्ता म्हणजे आत्ता नवं. थांब कि सातला जा सातच्या पुढं जाणा आणि एअ मेंबर आला तर. बघूया काय म्हणतय नाहीतर मग ते ज गेम मध्ये फोन मध्ये गेम खेळत बसणार.
आम्ही बी जाणारयं खेकडं पकडाय.
मग.
खर आमच्यात कोण खात नाही रे.
मग बाळ तेज्यासारखी चव कशाला नाय.
आमच्याच खात नाही भावा एक सुदा मी बी खात नाही भावा मला आवडत नाही ते.
हे खुळा आहेस का काय त्याचा नांगा असा हे केलास क नाही असा त्याच्यात चव जोरात अस त्या नांग़्यात माहितयं सांगू नकोस मला.
हं हं म आण ते आपण खायाच वय घाण ग्गिस.
मग आता तुझी महे काय खातीया म्हणजे हम्म आता म्हस तस बी चारातेनं खातियाचं की त्याज वेगळं काय बाहेर पडतयं. चांगलंच दूध बाहेर पडतय न
दूध बाळ वेगळं. अ आपण पाला चांगला पाला घालतोय आपण खायला चांगला एकदम.
चिकन खातोस चिकन.
हा चिकन धान्य असतय.
हा नाय नाय अजून लय काय काय असतयं त्यात.
अ ते जालं धान्यच फक्त असतय नाय.
हां.
अ म कसयं. खेगळ खेकडा काय खातोय तुला माहितीय काय?
नाई माहित.
कवातर जाऊन खेकड्या च अभ्यास कर खेकडा काय खातोय कळलं तुला.
हा कळालयं भात आणि चपाती खायचं अस.
हं खातोय घ्या सगळया वड़्यानंं भावा हिंडतोय खेकडा. मग वड्याची
वड्यात काय असतयं मासं अ आमच्या इकडं वड्यात मासं आहेत बाबा.
ति बारकी बारकी.
हा चिंगळ्या.
आ चिंगळी मास वय ती.
होय.
काय म्हणत्यात त्याला चिंगळ्या तुमच्याकड.
होय.
हम्म हम्म आमच्यात तर काय म्हणणात त्याला. काळ्या पाटीचा खेकडा पाहिजे काळ्यापाटीचा मला खेकड धर मी धरतोय खेकडं लई.
म त्यो ह्यजा खायाय नाहिस तू गुलाबी आहे त्यो.
गुलाबी खाया वय रे खेकडा खायाय सो
अरे गुलाबी का भगवाय ब त्यो मोठा तीन किलोचा नसतोय का नांगा मनगटा एवढा असतोय त्याजा.
चिंबोरी म्हणत्यात त्यला.
चंबोरी काय
आपल्याकडे नसेल बाहेर मिळेल कोकणात.
कोकणात मिळते इकडे मिळत नाही त्याच्या अवघड आहे. तू खायजा रे मला.
हे हो काळ्या पट्ट आपल्याकडेच फक्त काळ्यापट्टच खेकडा असेल ते काळ्यापट्टाच आणि लालपाट. बाकी ते पंढरपडी खेकडा आपल्याला सोडतात सगळी.
हा हा. ते आमच्या इथं काय करते आता इथल्या पुलावर माहित आहे की तुला इथला पुल?
हा
तेथ बी काय असतील की नाही ते आमच्या इथनं नेहतात.
तुझयात नदिवस ना?
होय.
नदी खेकडा पकडल्या लई झिंझट आहे मरता वड्या वड्याची कशे हे
नदीच म्हणजे नदी नव्ह रे नदी खाल राहिली जी शेता आहेत की नाही प्रत्येक शेतात नी असं चरं आणि वडा बेडा आहे वड वडा आहेत नाही रोडच्या साईडने पाक मोठ्या ज्या मोठं त्यात आहेत आणि शेतात भि डिग
शेतात बी चालतं?
म काय शेतात होलं पाडलेत ते. प्रत्येक सरीदने होले आहेत प्रत्येक सरीदने.
आणि ते कशे काय शेतात येऊन बस्त्यात?
हा तर होलात नी जातेत की आता मी करायचायेत नाही माळवा आमचं तोडाय असलं की भिंडी भिंडी खायला लावतो होती ना मी.
ह ह हा.
त्यावी त्यावी खेकडं असतेत की.
मग काढवेळ बाहेर धरायची तेच.
त्याला बाहेर पकडणार पाहिजे आमचा पप्पा नाही पकडत.
अरे आम्ही आम्ही हम्म धूर्ती तेव्हा बघ का बघ धुर्ती आहे आम्ही सोडली त्यांना.
मला येत नाही धराय आता कोणाला तरी लावतो धराय आज येते का बघतो की पोर.
आम्ही धरतोय तसं आमच्या मायात बी येतात तसं आमच्या मायाखाली बेट आहेना तिकडं.
हा.
आणि बेटाचं पाणी आलं दलदल झाली आणि खाली जरा जरास आपला वरगं आहे क नी
हा
तेवढाच जरा दलदल होतं अरे जरा मेळ केव्हा वरून नशेल जरा मोठ्यावरून दलदल होत्या अशी चिकचीक.
हा.
त्यात सगळी भरत्यात पोळ्याच्या पाण्याने म अरे आमचे खूप पीत मारायला आत येत्यात, रानातला आमच्या खोप आहे क नी आणि मागजवीर आहे आमची.
हम्म हम्म.
त्याच्यावर आत आले असत्यात तिथचं वेळा माराय त्याला गुमवयजा आणि
ते हे लावत्यात ना ते पकडणार ते बकरयाचा आ
आतड्या अरे बाय त्यांना अशी मी तर उड धरलेली त्यांना. मी नेऊन दिलं अरे गश ते माशाचा. त्या वरती आत आत्डं गुंडवायचा
हा.
नट बोल्ट बांधायचं नुस्ता पाण्यात टाकायचयं ते.
म ते आपल आपण हे होतयं.
टोमॅटो खेकडं रे ते म्हणजे ते खायाय येतयं रे त्याला.
हा हा हा.
ते खायला आल की मग
अडकते काय?
आणि ते सोडतो नाही त्याला किती जरी केलाचं तर तू.
हम्म हम्म हम्म ता बाई
म ते धरून एक धर ते एकेका कॉ एक कॉल दोन दोन धरशे बाबा. दो म दो दोन जण एकदमचं वर.
मला आ मी काय बघाय नाही काय प्रोसेस आहे ती कशी.
ये आम्ही धरतोय आबा आमच्या आमचे आम आमची एक आमची विहीर आहे का नाही एक आमच्या दोन विहिरी आहेत रे.
हा.
आणि एका विहिरीत एक विहीर काय झाली सांग माग एका विहिरीत लई खेकडं हाईत लई म्हणजे लय तमाम.
मग ती पाकचं सगळी काढत्यात म्हणजे आम्ही येवून आम्ही काढू देत नाई सोड कुणाला.
उगच कशाला काढायचं. चालतयं स्वप्न्या ठेवू काय फोन?
बर बर चालतयं चालतयं ठेव ठेव ठेव. ठेव.